हॅलो!
आवाज आलाय काय?
हा याय लागलाय तुला यायला माझा आवाज.
याला एकदम बारीके आलंय बघ खरं.
आता येतो काय?
काड हेडफोन ते ऐकू ना एकदम बारीक आले यालाय कर एकदम.
एकच मिनट.
मोठ्यांना जरा बोल हा.
आत्ता येतेय काय?
एकदम भारी आलाय बोल. यालय यालय बोल.
ह, हा, काय चाललंय म्हणलो.
जेवणाची तयारी शेंगा निट करत बसलो होतो.
होय आमचं झालं बघ.
पाती हम्म चांगला आहे बई.
होय,
हा हा,
हम्म आणि काय म्हणतेय. मम्मी आहे हम मम्मी. तुमची मम्मी पप्पा वगैरे कसे आहेत?
आमच्या घरात सगळे बरी आहेत बघ तुम्ही कसे आहे सा?
ममस्त आहे बाई.
हम्म आमच्या इकडे पाणी आलतं बाई आता. सगळं पाणी तेन भरून भांडी बिंडी घासून फरशी बसून बसलोय आता स्वयंपाकाची तयारी. चालू.
होय नाही आमच्यात दुपारी पाणी आलते. मम्मी पण कामाला गेलती मी कामाला भाऊ झोपलेला पप''--'' पप्पांनी पाणी भरलेय बघ. घरी कोण नसलं की होय जरा प्रॉब्लेम होतय ग पाण्याचा. पप्पा वगैरे आत. आती आज्जी असते घासून देत्या. मग भरतात, अस आहे.
हा हा,,
हम्,, आणि काय म्हणऽ
हम्म,, का नाही बाई,, तू काय म्हणतेस?
अरऽ आज, काय नाही बाई, आज लय धावपळ झाली बाई,, भरपूर पेशंट होते ना. जाम ना
आणि, नशीब कि आधीची ओ टी पण कॅन्सलच झाली बाई, मला तर कंटाळा चालता आधी मला, मुळात, ओटीला जायलाच कंटाळा आलेला.
कारण की, काय ते बीपी ते जा हाय होता ग, वर पण होता, आणि खालचा पण होता. त्यामुळ, त्यामुळ सर बघितले असतील ना सत्यनारायण
हो,
ी हे ठरवल्या ते हम् हम हम्
म्हटलय, टू टु न नाही, टू ट्वेंटी हंड्रेड होत.
होय,, आणि यटन म्ह ड होता, होय होय.
हा्, ह्म, तेच ये म्हणता बरं झालं बाई म्हटलं, देव पा पावलं. हम्म,
हम्,
हो, आणी काय? बाजार आज देवय तुमचा?
नाही नाही, आम- बाजार मंगळवारी आणि शुक्रवार चा असतोय खर काहीच माळव नव्हतं ग - घरी म्हणून जाऊन घेऊन आलो पप्पा आणि मी खर महाग भरपूर होता.
हा हा आपले घेउन येशील कणी मग.
अग कधी, आलो तसच लक्षात नाही. काही नाही, आलो घरी आलं लक्षात आलं. मग जरा आवरलं घरातलं सगळं भांडी वगैरे सगळं झालं. मग पप्पांना बोलत- चला जाऊन या म्हटलं घेऊन येऊया, आणि मग जेवण करतो मग जाऊन आलो.
हा हा
भांडी वगैरे करून सगळं काम घरातली आवरली. आणिन जाऊन आणि, हम्म
हम्म
आणि
काही नाही बाई.
भरपूर महाग हाय खरं बाजार. चाळीस रुपये पावशर हाय.
होय, पाऊस पडलाय सगळ मात्र होतय. तरी - पण त्यानी हे करणारत महागडच द्याल्यात. स्वस्त काय नाही.
होय चाळीस -चाळीस रुपये पावशर झालय. वांगी पण तीस रुपये पावशर.
हा
ह आपली शेवगा दहा रुपयला एक. फक्त म्हटलीस तर कांदच तेवढा मला पंचवीस रुपयला किलो भेटले.
हा टोमॅटो पण स्वस्त आहेत की ग वीस रुपये किलो आहेत.
टमॅटो होय, हा आणि टोमॅटो-
आमची मम्मी पण घेतल्या, हम् वीस रुपये किलो घेतल्या आणि शेंगा कशा घेतलीस ग. शेंगा पण वीस रुपयानच घेतल्या मम्मी त्या, हम्म
पंधरा रुपयाला दोन भेटल्या बघ. ती म्हंटली पंधरा रुपयाला घेऊन जावा, मग-
अगं ते ह्याच्या मम्मी कसल्या शेंगा ग ह्या घेवड्याच्या.
घेवडा, आ आमच्या इथं घेवडा चाळीस रुपये पावशर आहे. घेवडा, बिनस
हा, लई महाग
हा, गवारी, गवारी पण- चाळीस रुपये, आणि मुळा घ्यालतो, आज सोमवार- च मुळा उपवासाला चांगला असतो न्हव सोडायला.
होय
हा म्हणून मुळा घेताना इतका छोटा होता लाई छोटा होता तो मला दहा रुपयाला द्यालती ती.
होय
दहा रुपय ला एक, मग पप्पांना म्हटलो रांहुंदे नको. तेच्या वाटणीच दुसरं घ्या म्हंटल आणि बाजार वगैरे-
मुळ्याची, अखंड हो अगं मला पण लई पानाची पण आवडत्या आणि त्या मुळेची पण भाजी आवडत्या मला तर.
अ खिसून भर छान होतोय मुळा.
होय बाई मला पण आवड -
आम्ही, आम्ही कसं करतोय आपलं- अ हळद- हळद हळद टाकून करतोय बघ हळद आणि मिरची आपण कोबीस कसा करतोय ना
हा हा म कालत एकच मिनिट -एकच मिनिट
नाही आपल्याला. हा ते काय